हॅलो काय करायल्यास ग?
काय नाही बघ चहा करायल्या.
होय.
हम्म तु केलास का नाही?
नाही बाई आता उठलोय झोपून.
हम् हम्.
ऑफिसला गेलतीस का नाहीस?
नाही गेलो ग.
का ग?
बंद केलंय क्लास तिनं सगळं.
हे काल गेलतीस आणि आज लगेच सगळं बंद पण केलंस वी
म्हणजे मला उद्या बघायला येणार आहेत ना सो मी आवरून वगैरे उद्याची साडी वगैरे काकींच्याकडनं ते जाऊन आणणार.
हा हा आणि कोणतं गाव आहे मुलाच?
मुलाचं वय मला माहित नाही ग. आमच्या मम्मीला तेवढं माहीत हाय नाही मला काय माहित नाही.
अवघड हाय. चालते फोटो तर बघितलास का? बाबा मी ही ही मुलगा येणार आहे. तला बघायला
लय की मला आवडलं नाही का म्हणून मी जास्त माहिती काढत नाही.
हाय असं हाय हा चालतंय.
ते आमच्या इकडे गणपती सुट तिला येणारा काय, तू आणि तुझे मिस्टर‌.
हो येतो की, काय काय असतंय गणपतीला.
काय नाही, आमच्या इकड गणपती आणत्यात आणि त्यानंतर, त्यात मग रूस संध्याकाळच्या आमच्या मंडळाची आरती असते परत घरात पण आम्ही बसवतोय. आणि, आम- आमचा गणपती नवसा चा आहे बाई.
होय.
वय आणि आमच्या गणपतीला सोनं वगैरे लय येत आहे. सोनं चांदी तेन येतंय म्हणजे, कुणाकुणाची नवस पूर्ण झालेली असतात कणी. त्यांनी चांदी, सोनं परत पाच, पाच नारळाचे तोरण तेन घालतात. ऐकी आमच्या इथे कोणी गणपती ते अंगात येतय बघ.
हा हां.
तव्हा माझी. माझ्या मामाची मुलगी म्हणजे, चुलत मामाची मुलगी.
हा.
लहान आहे गं अजून म्हणजे, आत्ता लहान म्हणजे आठवी नववी ला असलं. नवीला असल नवीला आणि, तिच्या अंगात येतय बाई.
अ एवढं का नाही जात?
होय, आणि आमची काकी आहे कणी, तिच्या बी अंगात येतंय. आणि ह्या दोघींचा येतय मग आता ती क नी आमच्या काकांची अजून एक लहान मुली ये मग तिला, गंगा म्हणून कणी ह्या वेळेस आता घेणार आहे.
होय.
होय, आणि बाई माझ पण विचारलं काय. भरतीचा तेन आणि मग सांगितली तुमच्यावर कोणतर काळा जादू केला आहे, म्हणून त्यांनी सांगितले.
अयो.
हम्म, आणि माझ्या लग्नात. सांगितली म्हणजे, मला पहिल्यांदा स्थळ येऊन गेलत गं एक.
हां.
जयसिंगपूरचा आणि तो कोतवाल होता, हां... आणि कोतवाल होता गं.
हा हा.
आणि मग त्यानंतर कणी आम्ही त्यांना नाही म्हंटलं, कारण त्यांनी भाऊ भाऊ पण होती त्यांची जागा. पण कमी होती म्हणुन आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं पण दिसायला वगैरे छान होता.
हा हा.
आणि मग त्यानंतर ना मग मग, ते चांगलं होतं गं मग मला जरा असं. आवडलेलं मग, ती म्हंटली की, तुला त्या साईडच एकस्थळ तुला. त्यासाइडचा एक मुलगा आवडलेला क नी तुझ्या मनात हाय क नी असं म्हंटली बाई ती.
होय ढग म्हणजे त्यांना सगळं कसं काय समजलं का कुणी असं बाहेरून सांग
अगं ऐक की ते, सगळं राहू दे अगं बघ एक. असं म्हणजे असं म्हणता येते ना, की बाबा हा आता एखादी व्यक्ती मोठी ये. आणि ती तिला जरा नॉलेज असते, ह्या सगळ्या गोष्टीचं. म्हणजे अंगात आलेलं, बायका बोलेलं वगैरे ऐकलेलं असतं ना मग नॉलेज असते. म ती तर अजून किती लहान आहे आणि ती तर असं सांगता म्हटल्यावर खरंच तिज्या अंगात वगैरे येत अस नाराय कनी
होय.
हम्म. आमच्या इथ ले छान असतंय, मग आम्ही सगळी जण छान छान छान छान आवरतोय. मेकअप तेन करतोय. आणि आम्ही जातोय मग. गवर आणायला तेन मग तिथं गाणी विणी ते म्हणत्यात आमच्यातल्या बाय अ गणपतीचं वगैरे गंगागौरीचं बरे आणि मग. होय. आणि आमच्यात कणी, हळदी कुंकू चा कार्यक्रम पण असतोय बाई गणपतीला.
होय आमच्या इकडे पण असतोय.
आणि म्हणजे आम्हीचं सगळं नियोजन वगैरे करतोय मी आमची काकी म्हणजे आमच्या आण टी वगैरे आमच्या काकांची बाईकतेन आणि आम्ही सगळ्यांना गिफ्टस वगैरे देतोय फनी गेम्स मध्ये काय-काय असते सांगून
हां.
असं कपाळायेला कापूस लावायचा काय नाही पहिला कपाळाला ते डिंक लावायचं त्याला कापूस चिटकवायचा असं पा असं तोंडभर चिटकवायचं. म्हणजे जरा-जरा कुठं तर कुठं तर आणि केस सोडायचं. आणि गाणं लावायचं आणि ते असं असते कापूस असतोय ते खाली पाडायचा असतोय मग को च जास्त खाली कापूस पाडल ते विना असतय. ते असते पर आणि आणि स्ट्रॉ असतात का नाही स्ट्रॉ असं डोक्यात क नी असं म्हणजे टायमिंग स्टार्ट होतय काय तर तीस सेकंद काय एक मिनटाचा काही तर असा असतोय टायमिंग आणि मग ते स्ट्रॉ एक स्ट्रॉ घ्यायचं डोक्यात घालायच, एक स्ट्रॉ घ्यायचं डोक्यात घालायचं मग जास्त कुणाचं स्ट्रॉ. म्हणजे डोक्यात जाईल क नी त्याचा नंबर येतोय आमच्या इकडं क नी अ क नी नरसोबाची आता ह्या वेळेस आमच्यात ते असल्या संगीत खुर्च्यातेन होत नाहीत आमच्या लहान मुलांसाठी संगीत खुर्च्या तेन असत्यात मोठ्यांसाठी संगीत खुडच्या नसत्यात. ह
हां हां.
लहान पोरे असतात क नी त्यांच्यासाठी ठेवतोय आम्ही असं करते. ते आता संगीत खुर्च्या वगैरे सगळं जुन झालंय गं त्यामुळे आम्ही काही ठेवत नाही असलं. असं करतोय. आणि ऐखी आता आमच्यात क नी ह्या वर्षी उम्म हा गेल्या वर्षी काय ह्या वर्षीपासून क नी. दोन-दोन यात्रा होणार आहेत आमच्या गावात. एक मोहरम आणि एक नरसुबाची यात्रा. असं दोन-दोन होणार.
दोन-दोन हे ना.
म्हणजे आता मोठ्यानं आणि नरसोबाची यात्रा तेन करणार. आणि म्हणजे एवढक्या भरत नाही सोडयात्रा.
स म्हणजे यात्रा म्हणजे नक्की गोड असते का हेज असते.
म्हणजे ते नरसोबा देवाला गोडच लागते सोड. पण दुसऱ्या पहिला गोड करायचा, आणि दुसऱ्या दिवशी खारं करणार आम्ही असं ठरवलंय गं. म ह्या वेळेस काय म्हणजे ह्या वेळेसपसननं चालू केलात मग एवढं काही नियोजन नव्हतं गं. म्हणून कनी आता पुढच्या वेळेसपसूनं म आता हळूहळू जरा चेंजेस होत्यातच की.
हो.
मग मोठ्यानं मोठ्यानं करणार मग आम्ही.
हम्म हम्म छान असतंय तुमच्या इकडे.
होय अगं ते डान्स करत्यात की तिला काय ऑर्केस्ट्रा असतोय ना डान्स.
ऑर्केस्ट्रा हं.
ऑर्केस्ट्रा पण आमच्या गावात कधीच ऑर्केस्ट्रा नव्हता गं पहिल्यांदाच होता.
हो.
होय आणि मी पहिल्यांदाच बघितलेला बाई. आणि मी पहिल्यांदा गाणी वगैरे लागले काय मी आणि माझ्या मैत्रिणी बसलेलो अगं काय वेगळंच फील होत होतो बाई.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
तर काय कधी बघितलाच नव्हता ग पहिल्यांदाच बघितलेला.
आमच्या इकडं असतं कायमच.
मी तुम्हाला बोल बोलवतो की तुला आणि जिजूसनी.
बर येतो की ग बोलो तर
आता मोहरमला काय बोलवलं नाही आता नरसुबाची यात्रा अगं येतो ग मी जरा माझा क्लास वगैरे चालू आहे म्हणलं माझे जरा धावपळ चालू ये तू म्हंटलय कणी जरा थांब येतो माझं मी.
बर बर चालतय.
हम्म आणि काय मग घरातली तेन पोरगी तेन बरी आहे का?
होय, मस्त आहे लागले खेळायला आता झुपून उठली ती जेवण चारलं तिला.
हम्म हम् हम् मग तू स्टडी बंद केलास का?
स्टडी आता बंदच आहे मग. केलाय बंदच आता आता थोडे दिवस बंदच म्हंटलं पुन्हा चालू करायचं आता
ह
तर होतच नाही ग मुलगीच्या ह्याच्यातन. तीच आवरायचं हेनी गाडीला असते ती घरातलं बाकीचं सगळं हाय.
भारी आहे बाई तुझं.
म्हणजे दिवस कसा कामात जातो तेच समजत नाही केलेला. त्यामुळे मग आभ्यासाकडं कधी लक्ष द्यायचं
मी कणी आमच्या आतीकड सुट्टीला गेलतो काय एकदा आणि तिकड आम्ही मास धरायला जातोय बाई सुट्टीला गेलो की. व्हयं वड्याला नाही बाळ तळा आहे तिथ लय मोठा तळा आहे, आणि त्या तळ्याला मास धरायला जातोय.
हा हा.
मी आमचा जिजू माझा भाऊ माझे दोन्ही भाऊ सगळेजण जात आणि आमच्या एकदा तर कणी आम्ही सकाळी सकाळी सात वाजता गेलोय काय नाश्ता गेलो नाही काही नाही आणि, त्यानंतर न किती वाजता आलो असेल सांग बारा वाजता. साडे बारा बारा वाजता आलोय आमची आती दंगा करायला लागली. शिव्या द्याय लागली आमासनी. मला आणि आमच्या काकांच्या मुलगीला मी गप्पच
एवढ्या उशीर करत्यात होय कसं
म्हणजे का कावलोय सांग आम्ही रोज ग रोज कणी आठ वाजलं की आत्ती नाश्त्याला काय केल्यास नाश्त्याला काय केल्यास असं म्हणत होतो ग. आणि त्यावेेळेस कसं तुम्ही बिना नाश्टाच राहिला सा असं म्हणत होती मी पहिला पहिल्या दिवशी गेलतो कणी, त्या दिवशी मी आमच्यात. ती आमची दिदी आमच्या दिदीचं बाळ आणि आमच्या आतीची जाऊबाई आणि शेजारच्या एक दोन मुली आम्ही एवढे सगळे जण गेलतो मासे पकडायला, आणि आमच्या दिदीला मासं एवढी मोठं यी मोठी घावली.
हम्
मी आणि आमच्या दिदीच्या मुलगीन मग आती न आम्हाला फ्राय करून दिली दिदीनं आम्हाला फ्राय करून दिली मग आम्ही दोघी खाल्लो. बस लय खाल्लो मास तवा आणि त्यानंतर
खेकड्याची कडी वगैरे करून
परवा आणलेली की माझ्या भावानं.
खातेस का तू?
नाही बाई मी काय केलतो सांगू परवा खेकडं आणलेल तवा गॅसवर का नाही त्याचं ते नांग वगैरे असते बघ, ते गॅसवर भाजलं आणि खाल्लो मग, बाकी ती मग कडी वगैरे नाही बाई ते. हम्म छान लागते खरं ती कडी वगैरे मी काय खाल्लो नाही बी आणि चोप्पा केलतं. सोड मी काय खाल्लो नाही.
हा. हा.
आणि मी पोहायला गेलतो काय? पोहायला गेलतो. काय मी आमचं जिजू आमची आत्ती, आमची आजी दिदी सगळीजण पोहायला गेलतो. आणि आमची माझी बहीण पहिला जाऊन आली ते इन्नर घालून गं.
हा.
त्यानंतर ना मग मला भीती वाटायला लागली आता माझं वजन वाढलंय आणि मी आता बुडतोय का काय.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
सगळी जण हसायला लागलीत काय म तसच घातलो इन्नर. आणि गेलो बाई हळूच आणि मला आमचं जे जो आणि आम तिथनं ओरडत होते थांब थांब थांब. हात पाय हालवू नकोस थांब, थांब, थांब कसं वाटतंय बघ बुडत्यास का नाय बघ पहिला. आणि थांबलो की तसंच. आणि बुडलो नाही मग तव्हा एकदा जाऊन आलो, त्यानंतर ना मग भारी वाटायला लागलं चालल्यावर. म आमची दिदी आली काय दिदी पण आली मग आत पाण्यात. आणि आल्यानंतर ना मग इन्नरला धरली आणि मला वाटलं मला बुडवायच लागल्या. काय म्हणून मी वरडाय लागलो मोठ्यानं. मग, आमची दिदी म्हणली आगं नाही गं थांब, थांब मला दम भरलाय वृंदाची शपथ मला आमची जूनं पण येत नव्हतं पोहायला.
हा. त्यांना कोणी तुला कोणी शिकवलं.
अगं मला शिकवलं म्हणजे मला कॅन न येतोय ग बिना कॅन् च नाही येत मी भितोय ग. मला पाणी बघितलं की भीतीच वाटत्या बाई.
मला अजून येतच नाही पोहायला चे येत नायतर खरच सांगायचं मग ते. विहिरी आहेत पण कुठं वेळ ह्यांनी नसत्यात घरात गं. त्यामुळे कुठे जायला येत नाय.
मिस्टरांना घेऊन जायचं ना सोबत.
अगं त्यांना मिस्टरांनाच वेळ नसतोय त्यांनी घरातच नसतात. कधीही आलं तर संध्याकाळचच एवढंच पुन्हा आणखी सकाळच काम.
असं असतय आपला स्वतःचा बिजनेस अस तल्या म सुट्टी घेता येत नाय गं.
हम्म. हम्म. हम्म. आणि तिकडनं कधी आलीत गेलतीत तिकडंण.
तुला कॉल केलताय की सकाळ उठून.
होय काय काय लक्षात हम्म हम्म काय करायलास भांडी धुवायलास.
हा भांडे धुतले आता जायचं बाहेर नी वैरण घालायची.
हम्म हम्म लई काम असते बी तुला पण.
मग बाय काम कराय लागते.
बिर्याणी करणार आहे दम बिर्याणी.
आं.
दम बिर्याणी करणार आहे मी मी तुमच्या तिकडं मी तुमच्या तिकडं आलो क नाय आपण दम बिर्याणी करूया काय.
बर, बर कधी इतयास सांग आधी मला.
येतो की बाई येतो की.
तकियत
बरं ऐकी ते ना म ऐकी ठेवू काय?
बरं बर
हा बाय बाय टेक केअर काळजी घे हा.